हॅलो, हां जेवलीस काय?
काय करालाय? काय नाही मसाला भाजाल, आं हां.
हम् होय चटणीचा हात आय. लवकर कुठं आजून मिरच्या वाळली नाहीत, आता नीट करून देटं काढून ठेवलीत वाळत.
एकटिला हूतंय काय?
होतेच की मामा तेन.
हां-हां मा आं-हां, एत्या तुमा चटणी कराय?
हे कुटं गेल्या वषी बघितलंय तेज्या मलकीना बोलवलेलं. म सारकं कुटं बोलवते. शिकायला पाहिजे की आपण तर. आपलं ए कायमचंच आहे आणि लागत्यालं.
मामा
मामा बाहेर गेलेत, तेच मिरच्या निट करू लागले. आता गेला
आ हा सु्ट्टे
सुट्टी कुठली आज नाईट हाय.
अह अ पुर्वी
पोरी आहेत की टीव्ही बघायल्यात बघ. रिचार्ज नाही. नेट चाल नेट वर
तुमचं जोडतं कनेक्ट करत काय?
होय काय तर नेट वाय जात
हा हा
अनलिमिटेड हाय. किती तर राहिलं आता, दोन दिवस राहिले. हे साडेतिनशे
फाय जिबी हाय ना कार्ड हा
लग्न लग्न कसं काय झालं?
त्यांच झालं कि चांगलं झालं, काय एवढी सुविधा नव्हती. काय सांग तुम्हाला डोक एवढंच कालचं
ऊन हाय ऊन हाय ग उन्हानं नाही होते.
लय डोकं दुखालतं बघ
हम्म कशाने गेलता? गाडी केलती का काय? टेम्पोनं
लय मोठे हे असते म्हणते ह्याजा वाहतूक माल वाहतुकीचा तसला टॅम्पो मोठाच्या मोठा जातना काय नाही नाही जातना काय गेलतो आम्ही आणि येताना टेम्पो मलो एवढं जे उदळालंत तो टेम्पो लै उडा बा सगळ सिस्टम हड हा हे झाले तुमही परस
हा हा. हा. शितलू काय करायलीया.
बसल्या
हा हा.
हम्म.
आई.
आई पण आहे बाबा पण आहेत.
हा हा.
नाही नाही बाहेर आलोय आता.
हा हा.
दारात हाय.
हा हा. ह आणि काय चाललयं.
काय निवांत चाललय.
निवांत चालू आहे. झोपा काढायचं खायच तर.
आहो काल का नाही ते डोकं दुकालत म्हणून कणी आलो आणि लय कंटाळा आलता. थांबून बसायला बिहारला काय नव्हतं. थांबनच
हा हा.
आणि थांबून थांबून पाय दुखायला आणि डोक पण दुखायला आलो किती सहाला आलाव साडेसहा साडेसहा ला झोपलो ते सव्वा आठला उतलो.
हा हा.
टल दे मग डायरेक्ट तुम्हाला मेसेज केलता मी आता सुटलोय म्हणून.
हा हा ऊनच तेवढं भयानक हाय बाई. उन्हातचकी शितलीला त्येन लावून देऊ नकोस ऊन्हात.
नाही नाही घरातच असत्या बाहेर कुठ जात्या.
हा तेचकि पोरांना उन्हात सोडायचं नाही.
होय.
हे दोन तीन दिवस ऊन जास्त होव ना
हा
सांगोल्यात यालय बातमीला.
आ हा काय केलय जेवण?
काय नाही बग भात आमटी जरा शाबू केलते. शाबू खाल्ल्यात. चहा आणि शाबू खाल्ल्यात. मला काय कोण खाणार चपाती आहेत रात्री त् भाकरी आहेत तुकड करणार त्याच ते मेन तर चटणी तर होऊ दे. जेवण काही संध्याकाळी खाल्लं तर चालत हा होय मसाला भाजायला आता चालू केले होय. हम् कांदा शिजवून ठेवले. अडीच किलोची.
ह आता तर किती हा आता किती किलोची किती किलोची होती ती?
कुठली?
सगळे मसाले तन घालून.
आता होतीया की अडीच तीन साडेतीन चार किलोची होते की.
ह हा जात एक वर्षभर?
बघूया आता गेल्यावेळची दोन किलोची गेले नाही एक महिना अगोदर संपली.
आ हा
मग आता बघायच.
तिकट करताय काय कलर जास्त
तिकखट असते्या कि बाई लवंगी घातल्या की अर्धा किलो.
हा
तिखडट पाहिजे की
हो होय तिकट तर पाहिे तिकट शेवट चालत पुढे हम्म
ती वीकतची काही परवडत नाही
होय ते विकतची परवडत पण आहे चांगली पण नसतीया.
चांगले आमच्या येत असते सोड चांगली. मी दुकानात कांदा लसून चटणी असत्या ती तिखट पण असत्या आणि तेलकट पण असत्या.
कुठली ती पाकिट मधली. का मोठे मोठे- देठ असत्यात काय त्यात.
हो ते कांदा लसूण म्हणत्यात बाई कांदा लसूण चटणी.
आ.
कुठं सारखं आणतोय कधी तर संपलं की एमर्जन्सी तेवढच.
आ हा.
तरी पण झाली अर्धा किलो झाली.
काय नई बगा.
सस ला गेलतीस?
चर्च ला रविवारी गेलतो. क
हा हा.
तुम्ही काय गावात काल लग्न होत म्हणुन गेल नई आज जाईन बहुतेक आज जायचं म्हणते आई, जाऊन यायचं.
म्हणजे तुम्ही रामलिंगला जाणार आहे म्हणा की.
रामलिंगला?
हा करवंद काढायला.
तिचं काय ऐकताय.
ऊन लय हाय बाई उनात काय जाऊ नको.
होय आणि ते आ. तिकडे जाणार घेऊन तर बू कोण जाणार.
होय. जात्यात थोड्या एसट्या तेन कारण आडवनय त्यामुळ नको वाटतंय
काय माहित नाय ओ मी बघलो नई तुम्ही बघितलाय
बागीतलोय की मी गेल्तो.
कधी?
दोन तीन वेळा लग्नाच्या आधी
लग्नाच्या आधी फिरायला.
नाही मी ह्य मैत्रिण मैत्रिणी एकदा गेलतो. आणि एकदा घरातले. घरातल्यानंच्या बरोबर एकदा गेलतो.
हा हा मामा सोबत कुठ गेलता
ते काय नावं घ्यायची नाय.
का ओ
हेेज्यावर घ्यायच नाय ग
आओ फिरायला गेलेले ओ
फिरायला गेलतो ग नाव ह्याच्यावर सांगायची नाईत.
अस व्हय.
ते काय आपल काय ठरलेलं रंकाळा कोल्हापू बोला, एवढच की, ते आणि बोटिंग क्लब बाकी कुठ काय होय. एकदा का दोन वेळा आलतो की
हाना कोणाच तर कोणाच्या बड्डेला कोणाच्यातरी बड्डेला आलता तुम्ही
नाही नाही
हो आलतासा कोणाच्या तर बड्डेला आणि गेलास सा लगेच.
हा
हुं
ब्रा प्रेम आला काय नाय.
नाही आजुन येईल फूडच्या आठवड्यात.
किती टक्के पडले तेला
अं त्रेसष्ट पस पा पासष्ट पडलेत वाटत.
पासष्ट पडल्यात. हा ह मग आता बारावीलाय. तिथंच घेतलाय काय?
तेच काय कळना तो आल्यावर समजणार कुठं जाणारये ते बारावी करणार म्हणायला तीतच वाटत बहुतेक
आयटीया केला असता तरी जॉब लागला असता. सध ना
ते आयटीला हे भरले नाही ओ फीज भरली नाहीत म्हणून.
जेवण तेन आवरलं.
सगळ आवरून बसलेस.
हा मी तर सकाकाळपासन हेच्यातच हाय बघ
तिचा लई खाट असतोय बा.
तर मिरच्या आत्ता सोल्यास होय, मामा आत्ता नीट करून लावल्यात आणि गेलीत.
ह
सकाळपासून कांदा चिरायचं आलं चिरायचं लसूण सोलायचा. तेच चालू हाय.
उन्हाला ठेवचीला कणी लसूण.
लसूण काढला की उन्हातच काल काल ठेवलेलं गट्ट फोडून.
हा
आणि मीटलावून ठेवलेलं
हा हा
मग निस्ता चोळून चोळून निघलं की मोठं मोठं होतं अस
आ हा श्री करते श्री ला आवड आहे वाटत सोलण्याची
होय सोडली नि मग मी केलो आणि मग ती मामाची पोरगी आली ती केली
अल म्हणू
हा म
भेटलेल थोडा काय आश्रुतीला
कुठ
काल न्हवत ते परवाशी बाजर म जातना च की बसलेली गाड्यावर फोन बघत
हा
बोलवलेली तिला बहुतेक वळणही नाही वाटत ती
हम्म ते म्हटले मला काय ऐक कॉल नाही म्हटली ह
का काय नाही बघा निवांत चालय तुम्ही सांगा तुम
आमचं काय शिवायचं खायचं उठायचं झोपायचं काम करायचं तेवढंच चाललंय. उठलं की झोपूतवर ह्यातच काम
नाटक बघताय का काय
नाटक नाही बघी इवा, टीना काय काय लावण्यात
तु वाट हॉटेनल बघत बसत तील पण मा हॉटेनलच बघत बसलेल्या
होय तेच बघत ते श्रा श्राव आणि ते दोघी जण तेच बघत्यात
होय
दुसरं काय दुसर बदला म्हणलं तरी बदलत नाही पिक्चर लावलं तरी बी आणि बदलून तेच लावत्यात
होय
दुसर काय सांगायचं नाही
हो ही मी आहे ही तू आहे मनत बसतेत
होय ते एक आणि ते कलर आलेन जे लावत्यात ब
आ
शाळा चालू तो पर्यंत
पंधरा जूनला सुरु आहे नव्ह
अ
पंधरा जून ला शाळा सुरू
होय तिचा तास चालू होणार आहे, म्हणालेत म्हणून तिला ये म्हणालोय
कधी आ हा
सहाव्याच आणि तीज
आतापसन कस तास ओ तिझं
तास आता पहिलीच्या पोरांना सवय नसत ना त्याज्यामुळं मग
आ आणि श्रुतीच
तीच पण घेणार आहेत म्हणल्यात बघु या की आ
ते कसल तास हो ना
तास म्हणजे ते आता स्पर्धा परीक्षा तेन भरपूर आल्यात कनाइ त्याज्यामुळं अजून तीज स्कॉलरशिप च मार्क कुठं आल्यात थांबा हं तुला परत करतो थांब
बरं बर